आवाज आवाज येत नव्हता म्हणून कट केला मी आवाजच येत नव्हता तुमचा. दिदी दिदीचा कल्ला चालू होता सकाळ
तोंड बंद कर तुझ. हा गाण्याचा आवाज इकडे येऊ राहिला. हा बोल.
पप्पा मोबाईल घेऊन गेले सांगितलं तरी कल्ला चालू होता.
म...
झोडली म.
तिला खायला नाही का दिलं?
फटकोली माग मी.
तू काय तिला सांगितलं नाही का?
ह मला म्हणती मग घेऊनच जायचा होता लपूनच ठेवायचा होता तर दिलास कशाला मला मग.
दिलाच काशाला म्हणजे?
म आधीच कशाला दिला म्हणती म.
म सांगायचं ना दिलाच नाही आता देऊच नको.
देतच नाही मला माहितीच नाही म्हटलं मी म्हटलं पप्पनी घरात ठेवला की काय मला हे फक्त एवढं सांगितलं कितीने जर विचारलं तर मोबाईल घेऊन चालो सांगून दे. कुठं ठेवलंय पप्पांनी खरंच सोबत नेला की घरात ठेवलं मलाच माहित नाही. परत थोड्या वेळाने लाडीगुडी हायच मला तुझ्या मोबाईलवर तारक मेहेता पाहुदे. म्हटलं अजिबात नाही मोबाईल नाही सांगितलाय पप्पा न. आता उद्या माझाही घेऊन जातील म्हटलं पप्पा. हम् काही नाही बोलली.
कुलर जवळ भात ठेव कुलर मध्ये पाणी
हं.
कुलर जवळ बसेल होतो पाणीच नाही कुलरला.
हम्म, हम्म बिनकुलरची घरीच हवा खाऊ राहिले बिल कुलर घरीच हवा खाता येतात तिथं पण बिल कुलरचीच हवा खा आता. पाण्याची हायनरे हम्म.
पाणी मोटर चालू केली आता पाणी दिलं टाकून दिलं त्यात भरायल
त्यांचं आज काम सुरू केलं वाट त्यांच लोखंडी जिनागिना काढून पाठी मागून लावून राहिले.
कोनाचा हां हां हां.
त्यांची तीच गडबड चालू होती ती म्हटली मला माझा नाही लागत. भोजींच्या याच्यावर लावून बघ. पण भाऊजींचा पण नाही लागला.
आणि जिना कुठून घेतला?
ते पाठी मागे घर नव्हतं का ते? ते वरून दिसायचं वरचं कोप, कोपऱ्याला. पहिली रूम जिन्यातून चढल्यावर, पहिली रूम नव्हती त्या कोपऱ्यात एका भिंत नाही का ते पाठी मागे घर होतं.
हां, हां.
त्या घरात लावलायं सध्याचा शेजारच्या घरात लावलायं पाठीमागच्या.
का बर.
मग आता त्यांना चढाई उतरायला वर ते काय, एवढा पसारा परत खाली आणतील.
मग जिना कसा घेणार आहे ते.
अम्म
जिना कसा लावणार मग?
जिना, पाठीमागे आता सध्यातर ठेवला आहे त्या माणसाच्या घरात. त्याला विचारून लावलाय. आता नंतरून मग, परत ते म्हटले परत तिथ, पाठीमागे लावतील. परत तोडताड करतील. टॉयलेट-बाथरूम वरचे. परत तोडताड करून, टॉयलेट-बाथरूम परत तोडतील. परत तिकड पाठी मागे घेतील ते. स्लॅब टाकतील ना इथून-तिथून. पूर्ण स्लॅब वाढवतील ना.
हम्म
वरती काहीच नाही करणार ते. फक्त ग्रिल मारून देतील ह्यांना. खालच्या रूमा बांधतील. त्या रुमांवर स्लॅब टाकतील. तर त्या स्लॅब तोवर यांना वापरायला. मग यांना वाटल तर ते हे पत्रेगित्रे ठोकू शकतात.
हम्म ते म्हटले तसे सोय करू म्हणजे गे ही म्हंटली ताई कि, मला चारी साईडनी घेरून दे जा. ओपण नको ठेवू जा.
हम्म
ते म्हणे की, आम्ही ग्रिल मारून देऊ. ग्रिल मारू म्हणे लोखंडी. ग्रिल लावून देऊ म्हणत होते, आता काय माहिती.
हम्म. ग्रिल लावून देतो, म्हटले म्हणे. आता काय माहिती ग्रिल लावताय नाही लावत, पाच मिनिट परत लावते.